हा कट झालं वाढत
हम्म पाहुण्यातलं एक काय काय म्हटलं
होय होय पावण्याततले तनच्या पण मामा म्हणजे नाहीजे कली तरी रॅवेन जवळचेच आहे
हम्म हम् मग पहिला तिलाच हे करेल काय नाही इकडं तिकड बघण्यापेक्षा
ब अग तवा व्हायला नसलं त्याचं आर्मीत
हम्म हम्म
म्हणून ते हे केलं असेल आर्मीच झाल्यानंतर ते ज केलं किती
तसल्याच नाही लग्ना की नाही गडबड असते बाई म्हणजे इकड झालं नाही तोपर्यंत लगेच इकड व्हायलाच पाहिजे
हम्म होय मग आता येती कसली झाले आता आधी केवढी बारीक होती
सुधारले असेल
हा
सुधारली असेल म्हंटलं ग
खरं बघ की ही आधी कसली बारीक होती बघ आता काय झालं बाई आता काय म्हणू निकिताला निकिताला बघितलीच हो
होय नाही एवढं मी नाही बाई ढकलत नाही ल फक्त मी सांगाल काय मी नाही हे करलं
नाही बघितला सोड सगळ्या होती त्यात शेवटला होती मम्मी आणि ती कायक आहे ना क वात आता ह्याच्या आधी बोलायला नव्ह्या आता काय बोलत
हम् कुठल्या एक्झामची तयारी करायला ला
हो दिल त कि तिन कधी माहितय आपण
म्हणजे स्पर्धा परीक्षेच कराय लागली का नीटचं कराय लागली
नीटचं नाही नीटचं आत्ता कसं करेल ग्रॅज्युएशन करून
हम्म हम्म
अ.. ते आपण समीक्षांच्या इकडे गेल तर माहितीय काय
हा
त्याच्या आधी तिनं दोन पेपर दिलेत तेज मम जास् ते एवढं कुठे सांगतया ती म्हणालती एम पी एस सी अभ्यास करालोय म्हणून म-मी म्हणलं की म्हणजे कशाचा काय तर असंच म्हणली काय कसलं पण फॉर्म निघतात ते भरायचं मग ते करायचाणते
हम्म हम्म
त काय कि बेया
हम्म ती काही जास्त म्हणजे असं बोलत पण नाही कधी मॅसेज वगैरे करत नाही आणि मी तर तिचा विषयच सोडून दिलाय
आता त्या समीक्षेच्या इकडे गेल्यावर काय बोललेले कुणाबरोबर बोलले तुझ्या बरोबरच काय बोलले असले ते जे आधी पासूनच जरा वेळ
तेवढंच ग नॉर्मल काय? सुट्टी किती दिवस आहे? मग कसं सुरू आहे कॉलेज एवढंच ते फक्त बे बेसिक बेसिक विचारली.
ह ह तर त्याच्या आधी पसनंच माझ्या बरोबर, जरा जरा बोलायची बंद झाली म्हणजे होती ती. आणि साक्षी बरोबर काय बोलायलाच नाही, साक्षी म्हणालती मला विचारय सुद्धा नाहीं कधी आलीस, कशाला आलीस, काय आलीस, म्हटल बघ बाई म्हटलं तुला सा मग मी साक्षी ला म्हटलं बघ बाई तू नाही आता हे करणार नाही, बरं म्हटलं बाई राहू दे.
विचारायचं तरी किमान गं उगाच धरून आणल्यासारखं हुभारलेली शानी
व्हय आणि हुती की तिथं तशीच.
हम्म.
बसलेलंच की म्हणजे त्या कशी होती आपल्या बरोबर
होय हाय काय नाही काय कळायलाच नाही?
बोलायच नव्हती ती नुसतीच बसलेली आपण ते बोलावतो माहीत हाय काय हं आता म्हणजे काय म्हणून नाही मी लग्न करणार आहे म्हणून जावा हसत हसत उभारलेली की खरं ती काय बोलली नाहीं. हो नाही ये काहीच बोलली नाही तू म्हटलीस
रिस्पॉन्संच द्याय नाही तिनं काय.
काही बोलायच नाही होय ना
मी तशी बोललो म्हटल्यावर
काय? हॅलो. काय बोलली काय? बोललेलीस मग तू काय सांगितलेलिस तू काय कुणाला बोललेलीस
अं हेच्यावर कसं बोललेलं चॅटिंग वर
हा एकदम असं रूढ बोललेलं ना मग, ते सांगितलं असेल तिला.
जामू दे
हम्म जाऊ दे आता मला थोडीच माहित होतं माझं ऍडमिशन मी त्याच दिवशी सगळ डॉक्युमेंट व्हेररीफिकेशन करून आलेलो माहितेय कॉलेज
हां.
माझ्या डोक्यात सगळं त्याचं टेन्शन सुरू होतं.
आहे कि ती जे बोलली ते बरोबरच हाय. हो.
बघ म्हंटलं दुसरं
होय आणि ती नी तव्हा सांगितल होत, मला क्लासला जाते हे अ मला अ ती तृप्ती म्हणालीती आग अस ते बस मध्ये होती काल आणि कुठे चाललाय म्हणतान क्लास लावला म्हणजे लॅब लावल्या आ तिकडे गेले म्हणली मी म्हण तिला मी विचारले तर अ साक्षी म्हटली तुला माहित नाय काय मी म्हटल मला कस माहित असणार म्हटलं? सांगा ना हम्म तवा पण काय बोलला नाय.
ह
आणि तिला विचारायचं होत कशी जाते गवढं असते का एवढं काय बोलायलाच नाही ती भुली असते विचारला असते
पण कॉलेज म असताना चौघी सारख
होन येत
आता किमान काय करतो हे तरी बेसिक सांगावं की माणसानी
होय तस कध हो मग तेच क आणि तेथी म्ह म्हणाला ते सांगू नको कणाला म्हणजे पहिल्या पहिल्यांना तिने सांगितलेलं तो मग तुला कोण म्हणणार आहे अभ्यास करत म्ह
हम्म आणि काय पुढं जाईल तस करणारच आहे आता आता वाटले ना मृनी तेवढा करेल बारावी नंतर
होय बग की कसली झाली तेच कि यांनी गौरी ती चोगली गौरी चोगूले म अभ्यास केला म तेच की कशी होती आदी
हम्म सोडा आधी ती करतच नव्हती त्याच्यामुळे काय विषयच सोड त्यांच्या घरातलं जरा वातावरण त्यावेेळेस हे नव्हतं पण आता ति लक्ष देऊन केलं म्हणून पडलं न आता आम्ही थोडी तिला का म्हणणार आहे काय आम्ही आमच्या म्हणण्याने थोडीच तिची पर्सेंटेज बदलणार आहे
श्रावणी श्रावणी काय म्हणालते
नाही ग तिला मी लय दिवस फोन कराय नाही
हम्म हम् नाही हा
त्यावेळेस बस मधन दिसलेली मला खरं काय बोलाय नाही म्हणे ती बाहेर होती ना मी बस म
हा
म तिचं पण झालं असेल की आता तीन वर्ष अस होतो न तिचं
झालं असल ती दुसर काहीतरी कर करते बायना
ती ती करत असेल स्पर्धा परीक्षांच ती म्हणायची मला हायस्कूलमध्ये असताना
अस बोल की ह
तिन थोडं आधीपासूनच सांगितलेलं ग त्याच्यामुळे तिचं काही नवीन नाही तिन जरी
नाही होय बलायला बोलणार आहेस बर थांब ह मी बोलते कोण आहे माझी फ्रेंड आहे हॅलो काय नाही आताच होय भुंगी हा नाहीय हॅलो ह को नाय तू कुठ ते काम ते काम संपलं काय काय काते. तू मैत्रीण व्हय दिदीची मैत्रीणे. दीदीची फ्रेंडे हा य म्हणाव पुण्याला. तीला साग य म्हणाव आमच्या घरी य अम्हच्या घरी
ह.
हा बरं बर येतो की.
तु घरी.
हा हा.
आपण जाऊया फीरायला जाउया हा.
हा येतो येतो.
जेवलीस काय आज् हाहे की चालू अजून बोलाय लागेल. बोल की म दे दीदी ला फोन, बोल. हॅलो. हॅलो हा हा बोला. बोलणार म्ह
हम्म हम्म.
हो
मी माग एकदा स्नॅप टॅकलेला माहितय काय.
हा.
आता माझा टाकलेला म्हणजे तो त पा. द आहे की फिल्टर आहे की ते मला आवडतंय ग फिल्टरे
हम्म.
म्हणून मी आधी मधी टाकतोय स त्याच स्नॅप वर. मग त्या त्याच ते एका स्नॅपला कनी हिन कल्याणी न हे केलेली. मॅसेज केलेली मला. हम्म. सोड मला तिचा मेसेज कळाय नाही तीला नेमकं काय म्हणायचं हो
काय म्हणायचं त काय म्हणलेली.
एक मिनट थांब ह बघ तू काय म्हटलेल.
गेला असेल आता. आ.
गेल.
हम्म काय म्हणलेली. काय म्हणलंला काय केलता आपण सैल म्हणली
म्हणजे असच की मी टाकलाय फोटो म्हणजे असा का टाकलाय? फिल्ट म्हणजे चेहरा पण दिसत तनाहीत.
हा हा.
मी म्हटलं फक्त फिल्टर आवडते म्हणून टाकलाय म्हंटलं.
हा तीचा काय आलता आणि काय आलता काय म्हटली.
नाही आणि काय यायला. मग मी काय पुढं काय विचाराला नाही सोड तीला काय तुझं पेप र झाल कायस की हा काय काय म्हणून. ती काय बोलत नाही काय नाही म्हटलं काय विचार तिला तिचं काय माहित पण नाही काही सु
होय. हो नाही एमएस ऍडमिशन टाकलं वाटत कॉलेज चालू झालं.
होय.
लक्ष्मी म्हणाली त मला परवा कॉलेज चालू झालं आणि गेलीया म्हणून.
हम्म हम्म असं सारखं मध्ये असलं ती कळतय कारू
होय
काय?
होय तिथच एम एसी ला घेतल्या.
हम्म हम् काहीतरी मायक्रो अलर्जीत करणार
अग ह खरंत तेव बीएसी बी एसी केमिस्ट्री म्हणणे ह म मेसशी बायकोबा बायोलॉजी मधून होणार
कॉलेज मध्ये असताना तेच मी म्हटलेलं की अस कस करायला गेल म्हणून?
ह मग तेच कसं कस करायच नाही नाही तसं कराय कसं कराईल आता ते तीन वर्ष हा मायक्रोबायोलॉजी विषयच नसला तिच्याकड म कस करणार ये? मग बी एस सी केमिस्ट्री म्हणजे तिला ती तिसऱ्या वर्षाला केमेस्ट्री चार वर्ष असत्यात नव्ह?
हम्म हम्म
मग ते कस दिलं तसं नाही इत. मग काय बाई, काय माहित कशाला मी पण काय विचारलं नाही चार